हॅलो हॅलो बोल. हॅलो. हा बोल. हॅलो बोल.
हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हाय.
हा आता येतोय बघ हॅलो येतोय का.
हा बोल.
हम्म.
कुठे आहेस.
हाय वरती बाहेर आलोय तू कुठे आहेस.
काय गावाला. मी गावाला. अ तू. हा. कॉलेजला हाय.
हा.
एक्झाम वगैरे कशी चालल्या.
हा एक्झाम व्यवस्थित चाललीय. आता कधी आता एक्झाम नाही प
अं असं कॉलेज वगैरे कसं आहे ते.
कायच आहे, पण इकडे ऍडमिशन कोणाचं घेऊन येणार असलं.
ऍडमिशन हवं आहे तुला.
होय.
हॅलो.
बघ कोण ऍडमिशन बघ कोण तर होय.
बघतो, बघतो काय भेटेल की नाही ऍडमिशन दिल्यावर.
भेटणार ना तू फक्त ऍडमिशन घेऊन ये.
ह बघतो, बघतो तू आहे, कोणत्या फिल्ड ला आता.
मी आता फार्मसीला
फार्मसी ला आहेस
हम्म तू
मी, मी ॲग्री ला आहे
हा ॲग्रीला
कस ले होय तू पण नाही मला ऍडमिशन ॲग्रीला ह
देतो ना ऍडमिशनच का अग्रीला ढीग आहेत तू तेवढे तिकडे डिग्री
ह् सेमिस्टर वगैरेेत देतो, देतो ह
ह
हे कसे चालले तुझे सेमिस्टर कसे चालले
सेमिस्टर चाले ऑल क्लिअर सगळे सब्जेक्ट
ऑल क्लिअर आम्ही पण ऑल क्लिअर, ऑल क्लिअर पण आमची जास्त विषय अस त आहे तुझ्यापेक्षा तुमचे काय दोन तीन द्यायचं आणि नऊ तरी पेपर असतात बारा प्रॅक्टि
हा
नऊ, नऊ पेपर बारा प्रॅक्टिस य करायच आता काय करणारे ॲग्री घेतलाय ना अभ्यास करायचा थोडा, थोडा
हम् आणि फायनलला काय
फायनल इयरला काय हा ते असते रे विजिट, विजिट म्हणजे आपल्याला हे डेमो दाखवायच असतात हा, हा प्रत्येक असत रे रुमबी मझ पुढे हा मग तेव पुढे ते शोधून ठेवाला लागेल रूम बिम सगळं इकडून सगळं सामान शिफ्टींग मारय हं
किती दिवस जायला लागत ते बाहेर
काय तर आता आपण डेमोवर आहत आपले तीस एक डेमो तरी असतात त्यांच्या बरोबर ते पूर्ण वेळा महिना दोन महिने तीन महिन् अस जाऊ पण शकत
आ मग तिथे राहणं खाणं वगैरे
हा आपल्या पैशाचं मग काय ना हा आपला आपण कॉलेज कडून काय नाही, काय नाही
हम्म
ह
ह, ह
तुझं कसं काय? तुझं कसं हाय म्हणजे पुढे लास्ट इयर डिग्री झालं
प्रोजेक्ट
हम्म हां
करावे लागतात प्रोजेक्टच्या
हा
तीन एक आपल्या जवळ राहतय एक कॉलेज मध्ये राह तय आणि एक युनव्हर्सिटी ला द्यावे लागते. तीन फाईल कराव्या लागतात... त्याला पण एक चार पाच हजार खर्च येतो...
आमच्यासारख च आहे की,
हम्
म तुझ्याकडे ट्रेनचा आवाज येतो कुठेतर?
इथे कुठून ट्रेन आली पाणी पडतय बघ...
मला ट्रेन सारखं वाटला आवाज...
पत्र्यावरन...
हा तेचाच आवाज असेल ब... म तुझे खो खो प्रॅक्टिस कशी चाललीये? चॅम्पियन विमपियन झालायस हो... खो खो चा... आमच्याकडे तरी ये खेळायला पोरांना शिकवायला...
इथ ना तुम्ही गेला तर येईल ना मी सगळीकड येईल... तुम्ही, घेऊन तरी या पाहिजे ना...
तू बाबा काय प्रो प्लेअर आहेस खो खो चा...
नाही नाही प्रो कुठंला एवढ नाही रे जरास नॉर्मल..
यावर्षी एवढं चार, पाच... तरी ट्रॉफी मारली तुम्ही.. कुठे कुठे मारले एवढे ट्रॉपी? हां...
गावाकडेच होत्या, कोल्हापूर होती सिटी वाईज असता ते... चिर वाईज असतं. प्रत्येक स्टेट मध्ये आपण घ्यावं लागतात वरती गेल्यानंतर... पहिला पहिला जर आपण क.. कॉल शाळेतून सुर सुरुवात केली ना तर मग...
ह..
काय झालं?
तुझा रिस्पॉन्स कितपत होता टीमला?
होता बरा, डिफेंन करू शकतो,
हा बोल...
डिफेंड करू शकतो, अटॅक करू शकतो, दोन्ही पण करू शकतो...
हम्म स्टेट लेवल ला जाणार वाटतं.
नाहीय...
लेवल ला जाणार वाटतं...
नाही नाही त्यात दोन्ही पण करा ना.. प्रॅक्टिस नाही इकड आल्यावर प्रॅक्टिस असती तर काय तर झालं असत.. युनिव्हर्सिटी कडून प्रॅक्टिस लागते प्रॅक्टि..
हेाय ना ग्राउंड एवढं ग्राउंड आहे करायच प्रॅक्टिस.. मन लावून आ कामाला लाव पोर तुझ्या हॉस्टेलवर.. काय नाही रे सगळे मोबाईल म बाद झाले आता...
हम्
मोबाईल मध्ये बाद झालंय तस...
हम्म ग्राउंड जा बोलले तर कोण येत नाही.
खो खोला कॉलेजची टीम चांगली झाली असली सगळी सगळे गेलात तुम्ही घरी, असं म्हणतात.
हा म्हणजे, तुझ्याकडचे घरी गेले काय?
हम्.
माझ थोड्या दि हा खेळ संपुष्टात येईल खो खो संपुष्टतात येईल अश्यान
हो संपुष्टात आलायच आता. त्या मुली आल्या असत्या ना, खेळायला, तर मग सगळे आले असते पटपट सगळ्यांच्या मागनं.
अ मिक्स खो खो असता तर
हा, मिक्स राहू दे, फक्त मुली जर शिकायला येत असत्या ना खो खो कोणाकडे तर, सिनियरकडे, तर सगळे मुलं आल्या अस मला पण ये ना, मी पण शिकनं, मला पण शिकायचं, असे करत आले असते की हा. पण आता नाही त्याला काय करायचं.
ह्
आता तू आता कोणतर बघ, टीम ऍड कर एक आणि घेऊन ये इकड
करूया. तें पोऱ्याना शिकव रे तू भा आनंद निर्माण कर तेच्या ह्याच्यात. ककसे
अरे आनंद कसला, एक दिवस खे
अ
काय म्हनतोस?
एक दिवस खेलले ना, की झोपतात सगळे, जाऊन.
हा ह ह काय नाही रे, मोबाईलने सर्व माती केली खेळांची. मैदानी खेळ राहिलेच नाही.
काहीच नाही राहिले. इंडोर गेमला तर कुठ कुठं असतात रे, इडोरला इडोरला पण नाय.
याला काय येणार मैदानीला. बाकी तू ठेव प्रॅक्टिस चालू. आम्ही क्रिकेट बाबा
क्रिकेट.
क्रिकेट खेळतोस? तू, हीकडे ना आमच्या गावाला काही ट्रॉफी नाही भेटत. भरपूर मॅची हरलो. ब आवाज आा
टीम असेल ना चांगली. टीम असेल ना चांगली.
टीम आहे रे चांगली, लक पण पाहिजे ना! लक पण पायचे ना, थोड तरी. चार -पाच सेमीफायनल तरी हारलो यावर्षी.
काय रे टीम मध्ये प्रॅक्टिस असेल, तर होतच सगळं.
अरे थोड तरी लाग आता चार वेळा सेमीफायल ला गेलेलो त लक नाही तर काय? सेमीला बाहेर गेले होय. लक नको? एवढे मॅच
हा लक पाहिजे की. पण तशे प्लेयर पण पाहिजेत ना प्लेअर, प्लेयर सगळे खेळणारे असतील तर होत की सगळं.
अरे, सगळं सुरळीत होत, पण ते लक थोडं तरी हो ना आपल्या अजून अगदीच आता सेमीफायनल सर पोरं जात का का अगदीच काय खेळत नाही एवढे जातात ते
हम् ते व्हय
त तू काय बाबा खो खोचे मारले अस त र ट्रॉफी वी
नाही रे खोकोच्या खुठ मारू खोकला तिकडे असते गावाकडे तेवढच लि
हम् हम् बाकी घरातले व बा बरेत ना
आहेत आहेत तुझ्या
माझ्या पण बाकीची सर्व चांगलंय काय चालेल चल मग
हा सर
चल
हा